हॅलो, कट झाला की फोन आपच
होय, कट झाला
ह, आता येतो आवाज आला आता.
हम्म, हम् मग तुम्ही ह्याच्या आधी घरात काय करत होता? म्हणजे, कधीपासून स्टडी करायला आता ह्याच.
मी आता कराली दोन दिवस झालं, म्हणजे माझ्याकडे पुस्तक वगैरे आहेत, मी म्हटलं, जे कि ते स्वप्न होतं ना, ते आपलं. प्रेम होतं?
असं माझं कस झालेलं माझं महिला आरक्षण तीस टक्के नसल्यामुळे माझं राहिलं दोन हजार चौदाच
चाळीस मार्क होते मला हम्म मुंबईपला परत दु सोळा हा पण नाइनटी पर्सेंट मेहनत आहे आणि वन प सेंट ल का आहे असं आहे नशीब
आमच्या वेळेचे मुलं किती जाल ना त्यांची आता आमची सीन म्हणल्यावर किती मोठेत
हम्म
हम्म
तुमच्या मम्मीच्या कंपनीमध्ये पण आहेत डॉक्टर लोक जॉईन आहेत पोलिस त आहेत आर्मी वाले पण जॉइन आहेत सगळी लोकं खूप जॉइन आहेत अजून
आता हे डॉक्टर झालेले वगैरे पण
हा डॉक्टरशिवाय नाहीत ना त्यांनी त्यांच्या पेशंटला हेच औषध देतात
मग
पुण्याचे तेन डॉक्टर आहेत जॉइन
म्हणजे हा प्रेफर करतात का आयुवेदिक हे चांगलं घ्या म्हणून
हा हा नाही त्यांना असं काय सांगत नाही पेशंट आलं त्याला काय झालं असल तर त्यांनी बाहेरचे मेडिसिन लिहून देत नाहीत हेच देतात
होय मग आपल्या आपल्या इथले डॉक्टर आहेत का बाहेरचे आहेत ते
नाही पुण्याचे डॉक्टर आहेत तीन चार डॉक्टर जे अस तुम्ही कंपनीला जॉइन झाला की नाही मीटिंग मध्ये तेन रोज असत्यात सका
आपल्या इथ होय आपल्यातल्या डॉ म्हणजे एक मेंटॅलिटी इथय म्हणे लगेच म चिरोटी होत नाही कनेक्ट होत नाहीत मार्केटिंग म्हणलं की आणि पुणे मुंबईला बघा किती जण तर सगळे मार्के मार्केटिंगच करतात. मार्केटिंग म्हणजे जो पैसा
इतरकांचे मले पण इथल्या इतरकांचे मधले पण एक हजार लोक जॉइनेत या कंपनी ला वी आर मोर् च्या.
असतील की आमच्या- तुमच्या सारख असतील म्हंलं आपल्यासारख बोल हॅलो.
होय.
ह.
ऐकू यईना काय?
यालागलय की.
हा ह.
हम्म.
हा भरपूर लोक जॉईने. ह
तुम्ही येणार असा तर आला तरी चालतय उदेशाला म्हणजे तिथ कार्यक्रमात आला कि तुम्हाला सगळच कळते.
पण उद्या वेळच नाही ना उद्या जरा मुलगीच्या स्कूलमध्येत ब्लू डे फंक्शने काय? मग त्यानंतर परत म्हणजे त्यांची मुलांच्या शाळेतल्या ज्या मैत्रिणी झाल्यात, मग त्यातली आमच्या एकट्याची जरा एक डिलेवरी झाली ना तिला बघायला जाणारे.
हा हा.
ते ठरलंय आधीच. तिथ जायचंय उद्या म्हणून मग त्यांना बघायला जायचंय त कालन लच जाणारे पण सगळे मिळून येणार मग जाणार येणार होणार ना.
हम्म हम्म नाही कार्यक्रम दुपारी तर सोडा चार ला.
चारलाचे मग आम्ही चारचच नियोजन झाले कारण की मुलं येतात स्कूलमधून. पर त्यांचं खानापिना आवरायं. विज तुच्यात प सिटर वगैर कर म्हणजे आहे थोडे फार अस जॉब करणारे ह्याची घरीच असतात.
हम्म हम्म.
त्यांच्या नियोजनाप्रमाण चार नंतर फ्री होतात ना.
हम्म.
मला तुमचे डटेल्स पाठवा की व्हटसअपला. म्हणजे बघ मला कळेल मग आयडिया येईल की नेमकं काय आहे ते.
हम्म हम्म. पाठवते की सगळ प्रोडक्ट चे पण इन्फॉर्मेशन पाठवते कोणा, कोणा रिझल्ट वगैरे आला ते पण पाठवते.
हम्म हम्म. म आपण तुमच्या ॲप म्हणजे तुमच्या आडी वरुन आपण ते पॅड्स घेऊ शकत नाही काय?
आमच्या आडीवरन नाही तिथ तुम म्हणजे तुम्ही जेव्हा फ्रचायसी मध्ये प्रॉडक्ट आनाला जात ना तेव्हा तुमची आयडी दाखवून घ्यायला लागतील.
अच्छा अच्छा तुमच्या आडीवर तुम्ही घेऊ शकत नाही कुठलं प्रोडक्ट.
म आमच्या आयडीवर आम् घेऊ शकतोय तुमच्या आयडी तुम्हाला घ्यायच असेल त तु ची आयडी दाखवायला जर आमच्याकडन घ्यायला गेले तर डीपी चार्जेस. अस एम आर पी न काय असल ते प्राइज न घ्याला लागणार. आणि जर आयडी वर घेत तर डीपी च्स म्हणज हा कमी पैशात घट. बसते ना तुम्हाला ह सर.
जेवलाग न.
नाही आज उपवास संकष्टी.
संकष्ट आहे काय हां.
हम.
दून दोन तीन महिन्याने येतात गणपती
काय?
अजून दोन तीन महिन्यांनी म्हटलं गणपती येतात.
हो आता जुलै ऑगस्ट संपला की येते.
सप्टेंबरलाच आहे वाटतं की
होय सप्टेंबर मध्येच की
मागच्या वेळेला आमच्या मुलगी हा. मागच्या वर्षी माझ्या मुलगीच्या बडडे दिवशीच गणपती येणार होते आम्हाला केक. कुठेच भेटला नाही करून सगळे बंद सगळे बंद होते बेकरी मग साधा केक आणूनम्ही बड्डे केला तिचां
ह.
ते गणपतीमुळे सुट्टी घेतात ना कामगार वगैरे जोरात असते.
होय. आणि गर्दीत कोण केक मला बघत नाहीत ना.
ध्येच्या खाली. होय फटाके एखादी उडलीही झालं.
संपलं.
म्हणजे आम्हाला असं कस्टमाइज पाहिजे होत ना. मग ते कस्टमाइज करत त्यािच्यामध्ये भेटय. खाली देहाच्या खाली एक शॉप आहे तिथ एक भेटतय त्यानीच करतात मेन. आणि खाली गावते म्हटले दुपारपर्यंत जरी सांगितलं असता तर आम्ही करून दिलो असतो आज काय होणार होणारच हनाही म्हंटले.
इथं कोल्हापूर बेकरी म पण देतात की करून.
कोल्हापूर बेकरीमध्ये करतात.
होय.
हम्मम् तेवढं म्हणजे त्या एरियात कधी जात नाही हो. हा कसा आहे ए आम्हाला लागतोय ना ह्या च बकरीया मी बघित तेवढा तिकडे गेल नाही.
हा मी इकडे जवाहरनगरमध्येध्येचऐक कोल्हापूर बेकरी.
नाही त्या रोडला कधी तर ते जवारनामध्ये लोले ज्वेलर्स आहे तित्येक जायचं आहे त्यांच्या सारखं. काय आय डी हिला इन्स्टा ला आय डी यायलागल्या.
त्यांच ज्वेलरस दुकान लागूनच कोल्हापूर बेकरी.
ते माहित आहे की मला कोल्हावरर वेक आहे ते माहित आहे की मला मग तेच म्ह लोले ज्वेलर्सला जायचं तिथं पण गेलो नाही.
हम् त्यांचा मुगला माझा भाऊ एका क्लासमध्ये आहेत.
होय काय.
हा ते लोले आहेत ना हा त्यां नातो आहे ना छोटा तो तो आणि आमचाश दोघं एकाच व शाळेत एकाच वर्गातले.
एकाच वर्गात आहित होय हा हा असतील. भरपूर ऍड करले त्यांने इन्स्टाग्रामवरर.
होय. आता कानातले आलेत ना नवीण होय. कॅरेटचे आहेत आतात अठरा कॅरेटचे चे नवीन कानात लाले मला टॉप्स टाईप छोटे छोटे.
सगळं त कसं समजल काण तसं कस्टमर हे होते हो. समजते ना, किंवा या म्हणजे कमी वजनामध्ये कमीज्यामध्ये तिथं भेटत तिकडे ज णार असं आय.
होय.
कमीत कमी वजनामध्ये त्यांच्याकडं अँटीक पीस आहेत. छान छान आहेत, गळ्यातलं पण. कानातलं.
होय आणि लॉकेट, आणि कानातले, आणि रिंग. चं सेट पण नाही बघा चान च्या हेच्यामध्ये ते पण मी एक घेणार आये.
म आवडले त्यांच जायचं आहे मला ते जायला वेळ भेटना.
हम्
आणि छछनत ओ सगळं असं वे
वेगळं काहीतरी चांगलं वेगळं तरी आहे म्हण इचलकरनजित.
युनिक नवीन डिझाईन असते त्यांच्याकडं.
स्कूल मधले पण दोन तीन पॅरेंट्स जाऊन आणल्या तिथून इयरिंग् वैर कमी वजणा पण नाई एकदम बेस्ट आएत.
हम्म छान आय. म्हणजे सोन्याचे टॉप्स वगैरे त्यां त्यांच्या नच घेतलेले आहेत.
तेच नच घेतलेलं का आता क त्यांचं जास् व्हायरल झालय.
होय, आणि कधी जाईल तेवां गर्दीच असत्या दुकानात.
कधी पण जायचं गर्दी फुल्ल होय, ख बोलतात छान त्यांचं मला त्या हेज्यावर बोलणं ऐकूनच म्हंटलं म्हणजे हा व्यवस्थित बोलणं असलं ना तर समाधान वाटतं.
होय होय लतं कि ते म्हणजे यश आमच्या क्लास मध्ये आहे ना त्यांचा नातू. त्यांची ती सुन तेन घरी आलेली की आमच्या. बोलतात छान बोलतात. होय बड्डे ला बोलवलेलं त्यांना.
हम्म
त्यानी पण इकडच आहेत की जवाहर नगर म द्नं पुढं. अं कबनूरला रोड गेलाय तिकडच्या रोडला राहिल्याल त्यानी.
होयृ कबनूर रोड ला गेला, होय. अ कबनूरला रोड गेलाय कनई दर्ग्याला तिकडच्या रोड ला आईत.
त्या रोड ला वय, कोल्हापूर रोड ला.
अं कोल्हापूर हां फुढं गेल्यानंतर आडवा कोल्हापूर रोड ला. तेय पण देशात आत, इथन जवाहरनगर मध्ये मधनं कबनूरला जायला मधनं रोड आय कि.
हां-हां
तितथ तिकडं, राहिलं त्यांनी.
हम्, बघते बर तुम्हाला लागते, का कॉल आणि,
हा हा चालल,
माझ मम्मीच्या नंबर ला लावते मग,